हम्म बोल. हो झाली की. थोडा वेळ झोपले.
हॅलो.
आवाज येतोय ना.
हा येतोय म्हंटलं झाली का? झोप.
हो झाली ना तुझी झाली का?
हो मी पण झोपले आज जरा नाही झोपत. जाऊ दे म्हणलं आज अभ्यास वगैरे काही नाही घेतला. अंगावरती त्याला पण झोपवलं म त्यामुळे ट्युशनला सोडायला लेट झाला ना. चार च असत, ते चार अकरा वाजता घे, आ चार अकरा झालेले.
हा हा हा.
ते पण गाडीवरती गेले, किती इथं ट्राफिक, दोन किती पाच मिनिटाच्या अंतरावरती ती ट्यूशन आहे. म्हंटलं जावं गाडीवरती. का आता उशीर कारण चार वास्ता बरोबर जाग आली ना, चारला बरोबर उठली त्याला उ हो ना, आणि काही खात वगैरे काय नाही तो ना.
हा हां.
त्याला म्हंटलं फक्त चल तोंड धू आणि जाऊयाच चुळ उभर आणि. तोपर्यंत गाडी बाहेर काढली, तो पण गेट वरतीच. काय काय लोक कसली म्हणजे, असं आपल्यालाच बघाणं आता काय झालं माहिते? काय ते आमच्या गेटवर ती असं बाहेर ना गेट लॉ, म्हणजे लॉक अस ओपन करून बाहेर जावं लागतं ना!
हा हा हा.
आणि फोर व्हीलरवाल्यांनी बरोबर गेटच्या समोरच, कणी नाही गाडी उभी केली. आणि शॉप आहे वडापावचं बाहेर लगेच आमच्या इथून बाहेर पडलं की आणि ते तीथ वडपाव खायला गेले असतील ना.
हम्म हम्म हम्म.
अ निघाले असतील, आणि ते उतरत होते मी हॉर्न वाजवते मला जायचंय दिसतंय की मी गाडी होते. बग ना पण झालेत. मग मी म्हट की एवढ वेळ झालं हॉर्न वाजवते ततुम्हाला म्हटलं साईडला. नाही का? जायचंय म्हंटलं मला मी हॉर्न वाजतते, गेट वरती म्हटलं बुबा राहिला तशीच गाडी घेऊन म्हंटलं.
हा हा हा काय काय असतात तसे. त्यांना काय फरक पडत नाही, ट्राफिक झाला काय झाला
म्हटलं जायचंय गेट वरती, पण बघा तरी म्हटलं गेट आहे लोक लोक आत बाहेर करतात.. म्हंटलं लगेच जाणार आहे, अरे तू लगेच जा नाही तर कसं पण जा, पण मला म्हटलं आधीच उशीर झाला आणि मी त्यासाठी ना गाडी घेऊन जातच नाही बघा.
ट्राफिक मध्ये वेळ जाण्यापेक्षा, चालत पोहोचू शकतो असं पण हाय.
पण आज म्हटलं जाऊ देेत, तो पण झोपू दे उठलेलाच होता. आणि मी पण जरा झोपलेली, तर म्हटलं चला पटकन आवाज गाडीवरती सोडून ना.
हा हा हा.
तर गाडीवरती सोळ्याच तर असा प्रॉब्लेम. बाकी.
काय नाही आता आवरायचं आता घरातल्या कपड्यांच्या गड्या घालायच्या.. सुकलेल्या सुकलेल्या.
बेडशीट वगैरे निट लावायचं काय कर काम असेल ते थोडंफार करायचं, मुलं येईपर्यंत
मुलं आले की सुरू त्यांचं हम् खाणं पिणं
ते आलं की त्यांच्या मागे लगेच चालू होतं.
हं.
तिकडे तुमच्या गावी पाऊस वगैरे आहे की नाय.
खूप पाऊसे आज.
गावी
गावी काय माहित नाय आज काई फोन नाईये माझा रिचार्ज संपलेला ना.
हां हां.
त्याच्यामुळे काई कॉल नाई केलेला अर काल केलेला तर काल दिवसभर पाऊस होता संध्याकाळी नव्हता. आणि आज सकाळपासून काई कॉल नाय सकाळी तसा व्हॉइस कॉल केला पप्पांना पण त्यांनी काय उचललाच नाय. अन् त्यांचा आला तेव्हा मला गड म्हंजे. त्यांच काईतरी मी अकरा वाजता वगैरे आला असेल. तेव्हा मी होती गडबडीत मग मी पण त्यांना काय रिटर्न केला नाय परत.
हा हा हा.
त्यामुळे काय गावाला आज पाऊस कसाय काय पण आज असतो पाऊस बेंदूराय ना आज.
ह हं काय असतं म्हणजे गावाला तिथे तुम् -च्याइकडे काय करत काय काय बंद्र म्हणजे काय करतात बेंद्राला?
काय नाय आता अ म्हणजे पुरणपोळी करतात. परत ते ना असं. अ गोल गोल ते बनवतात त्याला काय बोलतात ना त ता लहान होतो तेव्हा आम्हीच जायचो ते शेतात हे करायला.
मंग जर हा आन ज्यांच्या घरी बैलायत ना आता ते दुर्मिळच झाले तसं बैल खूप कमी जणांच्या घरीयेत.
हम् हम्.
मग ते बैलांना मस्त धुणार त्यांची शिंग रंगवणार. त्याला शिंगांना असे गोंडे बांधणार. त्यांच्या अंगावरती कलरने मस्त काईतरी काढणार कपाळावरती टिक् -का काढणार. असं एवढं भारी त्या बैलांना सजवतात ना
हम ह ह.
त्यांच्या पायामध्ये असं ते गोंडे बांधणार खाली. आणि बैलांना त्या दिवशी काम नाईत देत म्हणजे एकदम म्हणजे आराम असतो बैलांना त्या दिवशी.
हा हा हा हा.
आणि तो पुरण पोळीचा नेवेद्या केलेला करायचा. ते गोलगोल हे करायचे ते म बैलांच्या शिंगामध्ये म्हणजे घरी पण असं अं कुंभार ना बैल देतात.
हं हं हं.
मातीचे.
हा आ
मग ते घरी पण पूजा करायची त्याची, त्या बैलांमध्ये ते- अं चपातीच्या पिठाचं ते बनवलेलं गोलगोल आहे ना ते अडकवायचं. असे गोंडे तयार करायचे. असतात त्याला का नाही कसलं तरी मुळी आणतात मुळी. कशाची तरी आणि त्या मुळी चेचून ना त्याचे गोंडे तयार करायचे. ते गोंडे म्हणजे घराला बांधायचा परत प्रत्येक आपलं जेवढी शेत आहेत ना आपली. स्वतःची शेती तेथ जाऊन मग ते असं एखादी, काठी रोउन त्यांच्यामध्ये ती ते गोल अडकवून तो गोंडा बांधून, आणि पुरणपोळीचं नैवेद्य दाखवून शेताला परत घरी यायचं‌.
ह
असं खुप म्हणजे प्रत्येक दिवशी एवढा पाऊस असतो ना.
ह
बेंद्रा दिवशी खूप पाऊस असतो. तसल्या पावसात आम्ही शेतात जाऊन ते लावायचो.
हम् ह
हम्म आणि बैलांना सजवणं परत अ म्हणजे ना पहिलं काय व्हायचं संध्याकाळी. आं बैलांची मिरवणूक निघायची गावात.
हा
अशे सगळे सजवलेले बैल घेऊन. मग बायका अशा बाहेर म्हणजे ओवाळतातच असा बैलांना आरती त्यांची करतात. असं सगळ्या दरवाज्यात उभा राहून
हं
येणाऱ्या बैलांना सगळे मस्त ती मिरवणूक वगैरे बघायला बाहेर लोकही असायची.
हं
आता काय आता तसं खूप कमी झालंय सगळं आता बैलच खूप कमी झालेत. आता ते टॅक्टर आले, पेरणीसाठी पण टॅक्टर आले.
हो..
मग टॅक्टरनी लोक पेरतायत कोण बैलं आता हे करतय मग.
ह
कारण बैल म्हणजे तो असं सगळ्यांचं हे असतना बैल म्हारका.
मारतो आणि ते कसं, आजची पिढी ते नाही हे. कुठं सांभाळणार आणि पहिली पिढी जी आहे त्यांच्या घरी आहे बैल वगैरे आजची पिढी कुठं मारणे बिन त्यांना कोण खायला देणार कोण सांभाळणार.
वगैरे पण भरपूर लागत ना त्यांना.
कोण जे त्यांना शेतात जाऊन चारा घेऊन येेणार. ते तरी पण आहेच ना.
तेच ना. आता बैल कशासाठी हेंना, आताच्या पिढीला काय वेड आहे माहिती आहे का? शर्यतीचे बैल पाळणे
हम्म.
आणि शर्यत कुठे हि असूदे तिकडे बघायला जाणे शर्यतीची बैल पाळायला, एक नंबर म्हणजे ते खोंड म्हणतात त्याला काय तरी
त्याच्यातून पैसा मिळतोय ना
हम्.
त्याच्यातून पण पैसा, म्हणजे शर्यतीला जे बैल हे करतात तर किती काय काय म्हणजे एक बैलामधून किती काय काय म्हणजे अ आमच्या इकडे माझ्या मिस्टरांच्या मामांची मुलगी दिले ना
हम्म हम.
हॅलो!
हा हा, बोला ना
माझ्या मिस्टरांची ना, मामांची म्हणजे मुलगी दिलिये, गावाला गावक गाव आहे त्यांचं कुठलं, ते गावाचं नाव?? अ करवडी म्हूणन गाव आहे
हम्म हम्म.
म्हणजे, तिचे ना दीर आहेत. त्यांनी त्यांच म्हणजे त्यांना असं ते वेड आहेे त्या मुलांना, बैलाचं
हं.
आणि ज्या वेळेत माहिती ना बघा ते हे मिळतात ते पहिलाच पाहिलाच नंबर आला, ह्या बैलाचा त्या बैलाचा तसा तो बैल आहे त्यांच्याकडे, ऍक्च्युली तो बैल आहे एका मुंबईच्या माणसाचा
हम् हम हम.
तो त्यांनी ते शर्यतीला सहा महिने तो गावाला पाठवून देतात त्यांच्याकडे, मग त्यांच काहीतरी ठरलं असेल बाबा तुला एवढे पैसे, किंवा तुला तेवढं असं काहीतरी
हा.
तर त्या त्यांच्या ते तिच्या दिराणी ना. लिफ्टचा कणीय बंगला बांधलाय.
होय ना,
त्या बैलांच्या ह्याच्यावरती, त्यांनी तीन मजली लिफ्टचा बंगला बांधलाय, गेल्या वर्षीच त्या बंगल्याची वास्तूची शांती मी तर काही गेली नाही अजून म्हणजे तिच्या घरी तस बंगला बांधल्यापासून, तिच्या आधी ना मी त्यांच्या घरी गेले पण आता सासूबाई, मिस्टर जाऊन आले ना.
हा हा हा.
लोक सांगत होते, त्या बैलाच्या ह्याच्यावरती फक्त त्यांनी किती म्हणजे गाड्या घेतलेत बुलेटच हा- गाड्या फोर व्हीलर, टू व्हीलर, दारात उभ्या आहेत. आणि लिफ्टचा बंगला आहे.
ह ना?
हा गेल्या वर्षी त्यांची वास्तु शांती झाली, एवढी मोठी त्यांनी वास्तु शांती घातली म ते त्या दिवशीच काहीतरी मग तो बैल नेलेय त्या ते सगळ्यांना कस माहित त्या दिवशीच त्या बैला हेल. मुंबईच्या न्यायला येणार होते.
हम्म हम हम् हम हम्.
आणि मग त्याला पण ते आण आनताना घालवताना ते मुहूर्त बघून आणतात घालवतात असं सगळं.
हं.
हा काय बैलाचं नाव पण अहो काहीतरी आहेत. ते आता मला म्हणजे मी नाही अजून ते एवढंच हे केलं चांगलं नाव हेच. पण असं कुठेही नेला नाही त्याला शर्यतीला.
हा.
कि तो म्हणजे माहि त्यांना जिंकल्याशिवाय येत ते काय त्यांचि माना. ढाल असते किती पैसे ठरलेले असतात काय काय फ्लॅ अ आमच्या गावामध्ये बैलगाडीच्या शर्यती दरवर्षी. ठेवतात बघा आता अ ते जयंत पाटील. नाही ते बैलगाड्यांची शर्यत आमच्या गावात ठेवतात. तर गेल्या वर्षी हे लागलेले ना होते. तर त्यांनी अ पहिल्या बक्षीसला वन बीएच के फ्लॅट होता.
ह ना.
हा.
मग कमी झालं का ते बक्षीस.
मग वन बीएच के फ्लॅट विन गेल्या वर्षीच आम्ही आम्ही आणि असंच गावाला होतो ना. मग ते आता हे मिस्टर वगैरे माझे दीर वगैरे तर बघायला ती शर्येत
शर्यती हम हम हम् हम.
गेलेले बघायला.
हम्म भारी आहे की मग.
मोठ ते पण बक्षिस मोठी मोठी बक्षिस असतात. असं काही त्यांना पण कितीते. पण बैलांना किती शिकवायला मग.
आमच्या पण गावात आहेत अशी बैल पण मग आता ही बैल बघणं फार दुर्मीिळ आहे म्हणजे अशी. शेतामध्ये राबणारी बैल खूप दुर्मिळ झालेत आता. जे नाहीच म्हणलं तरी चालेल कोणाकडे असं कुठ तरीच आता म्हणजे वरती अस गाव एकदम खाली मोठी गावं वरती छोटी छोटी गाव अशा ठिकाणी ते राहिले आता. किती ज थोडी जुनी लोका